हो, की.
काय, काय चाल झाले ना सगळ काम वगैरे अवरून?
हो झाले की, तुझं झालं का?
झालेत आता आणलेल्या भाज्या निवडत बसायच्या शेपु आणि आता मी अन्वेश बनुन जाईल.
अच्छा.
चिकन माझ्यासाठी अंडाकधी बनवलेली भाकऱ्या आणि दुगुलं पण थोडंसं चिकनच सोपा जायचं का थडस कामा काढलेलं.
तिलाघदाणे.
त्यानी बरोबर आंघो वगैर घातलं खायला घातलं तिकडे घेऊन गेले तर त्यांनी झोपलाय तिकडं माझे इथं भरूर. तर कामावर राहिले होते आज
मग आता किती वेळ झाला गेला.
मगाशी प्टवलेलं मग तिकड झोपलाय त्यान.
बरं झालं जावढ झोपू दे.
हम् तोपर्यंत म्हटलं माझे जेवणा वगैरे आपली भांडी वगैरे सगळं आवरून झालंय.
हम्.
म्हंटलं आता थोडस बघू कॉल वगैरे करतो निवांत बसले होते.
तेच म्हणलं आता सगळ्या गोष्टी वाढत पण चालल्यात. सगळं ऑनलाईन झाल्यामुं लोक पण सगळं ऑनलाईनच खरेदी करतात सगळं. काम पण कमी होत चाललेत बाहेर.
हग बाई साधं शॉपिंग आता ते नाही का भाज्या म्हणा किंवा किराणा माल म्हणा दुध म्हणा अंडी म्हणा हे सगळं सगळं ते आता पूर्ण मागवतोच घरात बसून लोक.
ह मग बाहेर पण कोण जायला मागत नाहीये.
लोकांना कामच घरात इतके वाढलेत आता की ते लोक बाहेर जायचं पण कष्ट तर येत नाहीत.
कामाने आराम करत आहेत करणारे. कष्ट करणारे कष्ट करतयात.
करणारे करतायत पण काही लोकांना तेवढा पण वेळ नाहीये की बाहेर जाऊन आणायचं.
त्या लोकांसाठी ठीक आहे पण एक एक जण घरीच बसून सुद्धा मागातात. कसे का तर बाहेर जस काही जणांना कंडाळ येतो.
आता वर्किंग वुमन्स आहेत. ज्यांना वर्स फ्रॉम होम आहे ज्यांना घरं सांभाळायचे पोरं सांभाळायचे. तसे लोक मागवतात तर ठीक आहे. किंवा अगदीच अचानकपणे पाहुणे आले किंवा काय झालं. त्यांना अगदीच बाहेर पडताच येणार नाहीे आता त्यावेेळेला पण ते मागवतात ते पण ठीक आहे.
तेच ना पण बाकीचे आहेत जे घरात पण निवांतच बसून असतात त्यांच्याकेळ वेळे. बाहेर जाउन अनायला पण तधी पण ते कष्ट नाही.
कारण कंटाळ वाटतो त्यांना आळस येतो काही काही जणांचा तर भरपूर लोकांचं अस झाले. घरातले काम वगैरे नको झालेत आता आता बरीच कामं बघितलं ना भांड्यांच्या मशनी आल्या आहेत. कपड्याच्या आहेत. बरेच आता इलेक्ट्रिक आहेत त साध वाट झाडू वगैरे काढायचं म्हणा तरी सुद्धा आता ते नवीन नवीन यंत्र याय लागले त्यामु लोक काय आरामच सवळं चालूलं त्यांचं.
आणि आजकाल टेक्निकल वापर जास्त वाढलाय.
तेच की आधीच कसं होतं मिक्सर पण नव्हते खलबत्ता होता वाटप. पाटावर वंटा होता बारीक करायचं म्हणलं तरी काही चांगलं मस्त पैकी अ कुठलं पण म्हणजे वाटण वगैरे बनवायचं असेल तर चटकन वाटार पाटा वर वंटा चुलीवरर करायचता महागाई गॅस् चिकून वाढली आहे. आता इलेक्ट्रिकशेकडे आले आहेत.
यावेळेस तुम्हाला किती बिल आलं होतं गॅसचं
गॅसच काहीतरी आलं तरी सहाशे व काहीतरी आलं सहाशे वीस
कती महिन्याचा
दोन महिन्याचं
मग दोन महिन्याच सहाशे वीस पण महाग वाटत नाही का म्हणजे आता मी चार महिने गेला मला गॅस नऊशे ऐंशी रुपये घेतला त्यांनी
तेच कि आम्हाला येते की दोन महिन्याचे चारशे साडेचारशे येते या वेळेला जरा जास्त आलोय का वापर पण मला तस झालाय म्हणूनच
त्यामुळे चाला असेल ब
हम्म म दोर वेला चारशे रुपये वगैरे येतो आणि मला एक सिलेंडर खुला पण माहिती चार चार पाच पाच महिने जात होता
मग तेच एक एकदा असं वाटत की सिलेंडर पण कदाचित वापरून बघितलं पाहिजे
पण आता आमच सिलेंडरच कनेक्शन देऊन टाकलेय काढून तिकडं गावाला त्यामुळे आता बघू शक्यत जे चालल्या ते चालल्या आहे तेच तरी स्वीकारावच लागेल आणि आपल्या पद्धतीने वापरायचं ह
पण मला वाटतं तुम्ही ते उगच गॅस तिकडे घावी दिलात त्यापेक्षा तिथे वरतीच स्टोर करून ठेवला असत तरी चाललं असत
जागा नाही आहे ना आथ मुंबईची घरं किती लहान लहानच आहेत कुठं ठेवायचं सगळं सामान
तिकडे बाथरूमच्या वरती स्टोरूम होतं ना थोडस
नाही ते तेवढं नाही गॅस सिलेंडर नाही जाऊ शकत नाही तिथं
पण आता जरी समजा इमर्जन्सीला आणायचं म्हटलं तरी पण आता कोण आणून देणार आहे तिथून
आता कुठे लागेल असं वाटत तर नाहीये सध्या काणार ते महावितरणवाल्यांच जे आहे ते आहे महानगरवाल्यांचा
ते आहे पण समजा कधी लागलं आहे इनकेस आप
बघाच
बघू की त्या वेळेला अजून तो कशाला विचार करून बसत जे चाललंय सध्या तेच विचार करत तेन कररी आताग ना र पौर्णिमा आली आहे आता पंधरा ऑगस्ट आली मला पंधरा ऑगस्ट ला डुबरीसाठी पण चांगला पांढरा शर्ट किंवा असं काहीतरी मागवायचं आहे त्याला इथ कार्यक्रम असते ना
किंवा ते झेंडा वंदनसारखं पण एक ड्रेसेस मिळतात की वरती झेंडाचे किंवा प्रजासत्ताक अगदी लिहिलेलं वगैरे असेल तर
स्वातंत्र्य दिन
इत कि स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट अस सौवीस जानेवारी असं काही काही दिलेलं प्र
पण तो ते एवढा एका दिवसासाठीच असणार तर वाईट फक्त वापरता पण येऊ शकतो नंतर बाहेर कुठं जायचं म्हणला व
ते पण आहे किंवा आता ते तुझे जांगळ किंवा निळा्या कलर ग काळ्या कलरच मागवलीस तशा कलरच पण पांडव मागव
ख आहे का नाही बघावं लागेल त्याच्यामध्ये पता सांगाचा कार्यक्रम
हम्म बघते ना काळेच माझं चाललंय विचारतो मागवायचं कारण मी कार्यक्रम असेल सगळच नेता कारण सगळ्यांचं चांगलं भाषण वगैरे असेल कि माग
आम्ही तुला माहितच गेल्या वर्षी पण किती छान सगळेजणाणी एकत त्र येऊन रांगोळ्या काढणं किंवा फुलांचं वगैरे सजावट केली होती. पताके पण लावलेते गेल्या वर्षी
सकाळी पहाटे सहा वाजता उठून आम्ही मस्त रांगोळ्या वगैरे काढायला गेलो होतो.
ह्या पण वर्षी काहीतरी वेगळं करा आता अजुन
या वर्षी ता दरवर्षी लोक कसं पहिला पहिला नवीन होते आता जरा जुने झाले त्यामुळे प्रत तेकाला आयडिया काही ना काहीतरी येतच राहणार ना आता करायचं म्हणल्यावर.
तरी आहेत आयडियावाले भरपूर लोक आहेत तुमच्या इथे काही ना काहीतरी नविन करायला बघायचं.
आणि प्रत लहान मुलं भरपूर आहेत ना? मग त्यांचे गेम घेतले तर गेल्या वर्षी पण आम्ही संगीत खुर्ची बायकांचं पण होतं. मुलांच पण होते मुलांची तर म्हणजे रनिंगची स्पर्धा होती. संगीत खुर्ची होती चित्रकला स्पर्धा वगैरे घेतल्या होत्या.
हो आता झालं अजून थोडे वर्ष आपलं डुगु पण जाईल.
हम्म त्याला पण पाठवायचं की त्याला आ त्याच्यात कुठली अजून कला असेल काय माहिती त्याला काय आवडत. ते काय तर लहान लहान मुलींनी तर डान्स वगैरे पण बसवले होते.
डान्स वगैरे पण बसवायचा त्याचा.
त्याच आता त्याला जे आवड हो असेल ते ते म्हणजे पुढं घालायचं से म्हणाकाला.
गाणं गायला लावायचं.
हम्म गाणं पण म्हणलं होत प्रांजल गाणं म्हणून होती.
आला बघ इथ पाऊस आता चालू झाला.
काय?
पाऊस चालू झाला म्हटलं इथं बरोबर साडेतीन चार ला चालू होतो.
इथ आता पहा यायला लागलंय मगाशी ऊन पडलं होत. सकाळी पाऊस होता बारीक बारीक होता पण
आता आले आबाळ. जायचं ना संध्याकाळी बाहेर मग पावसाला यायला नको का?
अगं त्याला काय माहिती इथ पण संध्याकाळीच पडायला लागलाय पाऊस.
पाऊस पण पाहिजे नाही असं म्हणत नाहीये मी. पण कधी कधी कसं आहे इथं जवळपास काही नाहीये लांब जावं लागतं. आणि सुट्टीचा एक दिवस असतयच. सगळ्या गोष्टी सगळं करून ठेवायला पर आता आता पुढच्या आठवड्यात शनिवारी सुट्टी नाहीयाय.
बॉस पण येणार आहेत आमचे आठवडाभर इथच आहे बॉस. मग घरी यायला सुधा आता लेट होणार आहे सोमवारपासण आता.
ते एक नोकरी वाल्यांच लय अवघड असतं बाबा एकदा अडकले की अडकलच कामात.
त्यामुळे रात्री यायला उशीर झाला तर मग काय करणार आठवडाभर परत काही आणता येत त्यामुळे आज दळण वगैरे पण टाकलेत.
हो ना.
ते आम्हाला आता आणायचं पाऊस वगैरे थांबलाय ते जाऊन यायचं पटकन. जावं तर लागेलच नाईलाजाय मग आता काय करायचं?
काय ग शता नाईलाजाणी जाऊन आणावेच लागतील.
लागणार तर जावंच लागतं त्यासाठी बाहेर घरात बसून तर कुठे चालणार आहे कोण आणून देणार आहे. याला
दळण झालं का?
झालं असेल त्यांनी म्हंटलं का एका तासानंतर या वगैरे
म आणायला जायचं असेल अजून
म आणायलाच जायचंय ना तर रविवार असते सगळेजण असतात गर्दी असतीय
कारण सगळ्यांना रविवारीच वेळ भेटत असेल ना द्यायला
हम्म प्रत्येकाांच्या सुट्टीच्या दिवशीच सगळे कामं काढलेले असात सगळ्यांनीच सगळ्याकडे गर्दी असे रविवार कुठं नाही असं आहे भाजीला जावा कुठं पण जावा जळणाश ठिकाणी असं ते कटिंग करायला जावा कुठेही जा सगळीकडे गर्दी गर्दी भेटेल तुम्हाला रविवार
आता इथे पण रविवारी शनिवारी तसंच वातावरण झाले सानवार रविवारी सळी इकडे जतो
भिमाटला जाग तर तिथं तर भयंकरच भतीपाय ठेवायला पण जाग नसते आता रविवार श
नाही तर रविवारी काय दररोजच आहे दररोज संध्याकाळी जा का डी मार्ट पॅक
आता बरेच लक खायला वगैरे पण बाहेर पडतात आपल्या इथे भरपूर आहेत ना गाडी वगैरे बाहेर आहेत डिमांड आता इथ तर डी मार्ट म पझ्झा वगरेटते तिला माहितच आहे
हो येथे कधी चालू करतील काय माहिती
त्या मग लोक ना कधी कधी टिमार्टला शॉपिंग म्हणजे खरेदी करायला येणार नाही पण पिझ्झा खायला येतील बाहेारच्या बाहेर खात त्यांनी जातात
मग काही तर ते पुन्हा आहे पण चांगला आहे तो पिझ्झा टेस्ट वगैरे चांगली आहे तिथली
म्हणूनच एवढे लोक येतात गर्दी वगैरे करतात भरपूर लोक येतात आ सांत करा आराम करा बाय बाय